आवाज येते काय
हा या अलग क आवाज
ह बोला की काय म्हणताय
काय नाही जेवलीस काय
हम्म आता जेवायचं
आवडा टाइम झाला की
होय जरा वेळ झाला आज
हो का हम्म हम्म काय करायलास
काय नाही निवांत पडलो आता उठून जेवणार पोरगिला झोपले
हा हा हा जो
झोपली झोपली
हम्म हम् आणि काय मग काय चालूय
काय नाही निवाांत आता सकाळीच काय ते कामाच सगळ नियर बजा आता काय नियोजन केलेलं नाही आज ह
हो
उद्या सुट्टी असत कामावर आहेना
का
मग त्यामुळे नीवत
म् त्यामुळं बोला कि
आणि काय
काय नाही बघा निवांत तुमचा आणि काय
गोव्याची सुट्टी कशी झाली
झाली की गोव्याची सुट्टीच मस्त झाली एवढं फिरून आलो एवढं फिरलो की मजज चाल
किती दिवस गेलेला.
आठ दिवस तरी गेलेलो की, गोव्याला जाऊन आलो मग तिथन पुढं बेळगावला गेलेलो.
हूं!
हूं! तू कुठे गेलेलीस का नाहीस?
गोव्यात म्हणलं किती दिवस होता?
तरी चार दिवस होतो की.
हूं चार दिवस होतो, बीच वगैरे गेलो लग्नासाठी गेलेलो खर तर मलग्न नाट अटेंड केलं तिथलं. हुम मावशीच्या नंदेचं लग्न होतं, त्यामुळे गेलेलो. त्यांनं अटेंनं केला, त्यांनी पत्रिका दिलेली लग्नाची. हूं त्यामुळ. गेलेलो लग्नाला तिकडं. मग तिकडून आजीकडे गेलो, बेळगाव ला.
हू
मग तिथंच थोड दिवस राहिलो चार दिवस
बेळगाला मज्जा आली आसल म आजीकडं
न्हा
मज्जा आली आसल म्हटलं, बेळगावला आजीकड
होय भरपूर मज्जा आली की, गोव्याला पण मज्जा आली. गोव्याला पण फिरायला वगैरे गेल लो इकड तिकड लग्न झाल्यानंतर. हळदीला गेलेलो तिथ.
हू!
हू! हळदीला तेन गेल्यामुळ, तिथं मज्जा आली.
आजीन काय, काय, करून खायाला घातली?
आजीन भरपूर काय काय बिर्याणी केलेली, व्हेज बिर्याणी, नॉन व्हेज. बरं आता. हू एक दिवस आमर्याच शिक, आंब्याच शिकरण, केलेलं. तेच्यानंतर. हा म्हणजे आम्हाला आणि काय, काय, मासं वगैरे आवडत्यात तर मास, वगैरे केलेली.
हू, हू, हू!
हम्म म चार दिवसात आम्ही सगळं खाल्लं.
सगळीच गेलेलाना चौघपण.
होय चौघं पण गेलेलो आम्ही,
भारी हाय म!
होय.
काय घेऊन आला नाही. काय येताना पार्सल
काय घेऊन आलो नाही, आम्ही फक्त गोव्याला गेलेलो त्यावेेळेस तिथं थोडीशी खरेदी केलेली. ते पण काय बाजारात काय घेतलेलं, जे लागतय ते साहित्य साहित्यच घेतलेलं त्यांनी सगळ्यांनी मम्मी तेनी, त्यामुळ काय असं म्हणजे वस्तू काय, हा पाहिजे ती घेतलेलीच नाही. मग बेळगावात आल्यानंतर तेवढी घेतली. तिथ तेवढं शॉपिंग केलं तिथं ड्रेस वगैरे घेतले, जरा मला मम्मीला तिथनं घेऊन आलो, म आम्ही तिथं गेलेलो शॉपिंगला बेळगावात.
हा हा हा हा. ते आपण खालेली व्हेज बिर्याणी, कसली बारी होते नही, मशरूम पनीरची.
मस्त होती. ती एकदम भा
तेज्या सारखं मी खाल्लेलंच नाही.
होय की मस्त होती ती.
तुम्ही पण म्हटले तडकाला चांगली मिळते. ह्याच्यापेक्षा भारी असत्या म्हणून.
होय.
हेच्यापेक्षा भारी अस
होय ती हंडा बिर्याणी असत्या.
व्हेज मध्ये,
होय.
काय सांगलंय
खरंच की व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही
व्हेज नॉन व्हेज दोन्ही असते, का तडकाला
होय होय.
तडका मध्येच म्हंटल्याला का मिरची मध्ये म्हटला कुठल्या हॉटेलला
तडकाला. तडकाला हो हो. तडकाला आपण व्हेज पण मिळते, नॉन व्हेज पण मिळते आणि ते मिरची आहे ना तिथं सगळं व्हेज आहे. नॉन व्हेज नाही कदाचित ती तर ते कांदा लसूण बिना कांदा लसूणच मिळते तिथं.
काय सांगाला एवढं पाळताय.
होय. ते मिरचीज मस्त असतेय तिथल्या आम्ही, पनीरची भाजी तेन घेऊन येतोय. एकदम मस्त! होय, एकदम मस्त-
काय रेट आहे?
बहुतेक अडीचशे - कंटेनर कंटेनर मधे -समोर हा- परत कंटेनर मध्ये येतोय- कंटेनर मला हा- कंटेनर मध्ये असतोय थोडा अडीचशे रुपयाचा.
हा ह मला वाटल तो कंटेनर हॉटेलच बोलाय लागलंय ते पलीकडडे कंटेनर हॉटेलये की नाही?
नाही नाही कंटेनर हॉटेल नाही. होय नैवेदयच्या म्हण बाज- तुला कुठलं ते आहे की अजून एक हॉटेल. तिथं काई व्यवस्थित चांगलं एवढं मिळत नाही.
निशालाच म नैवेदयला लागून निशाच-
नैवेदयच्या साईडला- आणि कुठलं आहे कि ते -आणि कुठलं तरी- हम्म तिथं नाही म्हणतात एवढं चांगलं काय असं खास विशेष असं काही मिळत नाही.
कुठलं तरी हॉटेल रेट जास्त असतात आणि टेस्ट एवढी हे नाही. असं म्हणतात हं.
हम्म -तिथं कोण गेलेलं पण नाहीये. पण तरी पण, तिथं असं काही व्यवस्थित चांगलं मिळत-
क्वांटिटी चांगली असते काय?
ह्याची मिरची अ मिरची मधली म्हणाला-
हा.
होय, असतय कि मस्त असते उलट-
एकदा तडका मधली एकदा बिर्याणी आणाय- ह्याच्यापेक्षा मला- परवा खाल्लेली व्हेज बिर्याणी- इतक्या आवडल्या की मशरूम पनीरची कि तिच्या सारखी- बिर्याणी अस्सलच वाटत नाही.
होय, आम्ही अ ह्याच्या वेळेस म्हणजे -घर बांध काम चालू होत की त्यावेेळेस आम्ही आणलेली- तडका म्हणल तो नॉनवे म्हणजे, त्याच्या आधी खात होतो आम्ही म्हणजे पॅरिस ली तिथुन आम्ही हांंडा बिर्याणी- घर बांधाय- म लेले तेव्हा आम्ही घेऊन आलेलो एवढी म्हणजे असं मिळत्या क्वांटिटी जास्त असत्या त्यात हा क्लिटी पण असते पण ज तिकट लागले आम्हाला जरा तिकट झणजणीच करतात
हा हम हम हम् म त्याच्या सोबत सोबत मग काय डाळ वगैरेच काय
हा रायता येतोय कांदा येतय हम्म पग तेवढाच आणि रसा येतोय
रसा हेच रसा
नाही नॉनव्हेजचाचकीी तडकामध्ये नॉनव्हेज ची अंडी घ त्या्यावे चिकन हंडा बिर्याणी
मी व्हेज मध्ये मिळते का तडकाला विचारत होतो
मिळत्या मिळत्या वेजमध्येध्ये पण मिळत्या
मग त्याच्यासोबत रस्सा मिळतोय काय मग व्हेज बिर्याणी चांगली होती म्हणाला काय नॉन व्हेज चांगली होती म्हणाला असं विचारलं मी
त्यावेळेस आम्ही आणलेली ती नॉन व्ज चूती वेच नव्हती पण तडकामध्ये हा तडकामध्ये वेज पण चांगली मिळत्या
खरं व्हेज खाल्लाय काय तुम्ही
होय होय होय व्हेज पण खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही घर बांध बांधून झाल्यानंतर आम्ही वेज आणली त्याच्यानंतर साडे अ साडेचारशे रुपये आहे हांडा बिरयाणी
बापरे भरपूरय का
होय त्यावेेळेस आम्ही आणले
मग आपण किती घ ली तीर्ा किलो का एक किल घेतलेली केवढी क्वांटिटी आहे दिलेली
होय अर्धा किलो होता ना तो
अर्धा किलो होत काय
होय व अर्धा किलोच की
ज असलं तर अर्धा किलो ला पावसर मग पनीर नाही एक किलो होती अडतं
हा आणि मग त्यांची दीड किलो होती का
हा त्यांची जास्त होती मग त्यांनी एक किलो ला एक किलो तांदूळ
हम
नाही नाही एक किलो करायचं असलं की अर्धा किलो तांदूळ वापरतायात आणि अर्धा किलो पनीर आणि अर्धा किलो मशरूम
मशरूम हा असं होख आणि पहिल्यांदाच मशरूम म्हणजे वेहेज बिर्याणी आपण खाल्ली पण छान होती हा इतर आपण ठिकाणी गेलो की वेज नुस बिर्याणी घेते त्यात फक्त भाज्याच असतात आणि पनीर पण आपण हे मशरूम खाल्ल्यामुं त्यात मशरूम जास्त प्रमाणात होत क्वांटिटीमध्ये आणि पनीर पण होत एकदम मस्त होता म कधी रस्सा खात नाही पण म पहिल्यांदा
वेज रस्सा कसला भारी तीन
तेच की मी कुठंच मी खातच नाही मी प पहिल्यांदा तिथं तो अ खाल्ला
हम्मम तू सारखं वरच्यावर असते ते हॉटेलमधल
आस्ते आता परवा दिवशी चांलेली की भाजी
भारी आहे चैनी आहे मग तुमची
कंटाळा आलाय कधीतरी आण आणतात
हो
हम्म
आमचच काहीतरी सारखं लिशा हॉटेलमधलंच आणतात त्यामुळे सगळ्यांना ती पालकपणीची टेस्टच बसल्या जिबेवर
पालक पनीर लि श हॉटेलला छान मिळते काय
म्हणे मला काय आवडत नाही खर पनीर आणि म्हणजे दूध आणि भाजी एकत्र खायचे नसत्या कधीच ते पालकची भाजी आणि ते त्याच्यामध्ये ते दूध फोडून त्याचं ते पनीर केलेलं काय होईल त्या पोठाचं
ते तरी आहे
उगाच आपलं तरुण वय काय पण शरीर पचवते म्हण काय पण खाऊन चालते परत एकदम भरपाई कराय लागल शरीराची.
होय की, झोपली का काय सगळेजण.
सगळी गुरगुरीने झोकल्यात.
तू पण झोपलीस आता.
जेवायचंय मला. जरासं खाणार काय? हो.
हम्म टाइम झाला भरपूर.
झालं आज.
हो.
आता जेवणार आहे मी सोपणार
आ
जेवणार आणि झोपणार म्हटल आता.
होय की म आता आम्ही त जेवलो आता माझं जेऊन पण झालं आता मी झोपणार निवांत.
चालत चालत झोप म.
होय चालत. तू पण झोप म.
हम् उद्या करतो.
हा ओके हा.